हॅलो.
हॅलो.
हा बोल की, हॅलो. हा येतोय का आवाज?
हां हां येतो, आता रेंज मध्ये आल्याव येतो. एक मिनिटच ते चावीच पाणी तेवढ बंद करते.
हा हा बर.
काय करालाय तुम्ही?
काय नाही बग बसल्या.
उठले
हा हा, आज कॉलेज?
आज कॉलेज नव्हत, आज फोर्थ सॅटर्डे.
हां हां.
त्यामुळ, चहा पिला?
होय, तुम्ही?
मी नाही पीत चहा.
अ आज उपवास हाय क नाय?
नाही, तुम्ही धरता उपावास?
होय.
हम्म. म्हणजे कधी चालू झालं एकादशी?
आज सकाळपसन.
सकाळपासून म्हणजे आजच पहिला दिवस आहे एकादशीचा?
होय.
वो.
उद्या सकाळ पर्यंत असतोय ग उपवास.
उद्या सकाळपर्यंत काय?
हां.
तेच, उठली आता मी काय उपवास नाही धरत, बट घरातली धरतील बहुतेक आजचा ते.
हा धरते ती, सगळीच धरते ती एकादस.
मी नाही धरत एकादशीला. इस देवालाच मानत नाही त्यामुळं काय नाही.
का?
नाही, सगळ्यांचे आपले आपले विचार असतात.
होय.
ह अ, कसं काय काय चालू हाय?
काय नाही निवांत सगळं.
हम्म, पोपट गेले आता समोरून माझ्या.
घ्यायच नाहीस का एक पोपट?
हं हं लय लांब हाय
अ हा रिझल्ट अन एक लागला काल. तुम्ही पण फार्म सीला आहेसां ना? होय तुम्ही पण फार्मसीला हायसा?
नाही नाही मी नाही फार्मसीला.
मग कशाला आहे? हो हो सॉरी.
काय झालं पास.
नाही झालं ना पास.
हा हा.
पास झाल, तेच भीती वाटाल ती पहिला. की कसं होईल, कसं होईल
हम हम.
तरने एकदम उघडून बघितलं, सगळ्यात मोठा पास बघितलं, खालचं डायरेक्ट खाली स्क्रोल केली. ते बघायसाठी, मग कुठे शांती मिळाली.
हम् हम्म.
मग असं करून सगळ एक एक फ्रेंडच पण बघून घेतलं. त्यातलं एकटीची वायडी पडली.
अ हा.
अनुजा म्हणून एक आहे तिचे.
हा हा.
तेच, बाकी आम्ही तिघी जण आहे, त्या एकत्रच अ अभ्यास गेलता रूम मध्ये बसून.
अ मग तिघी पण पास आहे काय?
होय, तिघे पण पास आहे.
हम्म.
तिला पण म्हटलेलं आमच्यासोबत अभ्यास कर म्हणून ती ऐकनच झाली.
मग झाली की नाही आता नापास.
होय.
पाऊस आहे का तिकडं?
पाऊस नाही आहे, वारा आहे.
होय.
जास्त वारा आहे, आज दुपार दुपारपर्यंत किती चार का साडे चार पर्यंत स्क्रोल करत बसलोय, इन्स्टवरती. आणि झोप एक आलती ती साडी त्यानंतरने झोपलं, पंखा फुल स्पीडमध्ये चालू ठेवून. आणि थंडी वाजला एवढा, कंटाल तर एवढा आळस पण. थंडी वाजयला, पंखा बंद नाही बंद केला. पंखा सोडला, आणि ब्लँकेट घेऊन झोपला मी.
हा हा.
अर तेच मग, तर थोडी काम आहेत काम करणार
हॉस्टेल वर असतेस काय?
होय मी पी. जी. वरती राहते.
हा हा.
तेच, खाली म्हणजे ज पूर्ण फॅमिलीमध्येच राहतोय.
हा हा.
चालूच आहेत, त्यांच्यातले पण आज दिदी आणि हे त्यांचे छोटी पोर गावाला गेल्यात.
करमत नसेल मग तिथं.
नाही, आता गेल्यावर करमत नाही होय. म्हणजे ती दोघं असलीत ना खेळतोय आम्ही.
म्हणजे फ्रेंड मला विचारत्यात, तू त्यांना खेळवतेस की तू स्वतः खेळतेस?
हां हां.
कल लोडक बनवलं दिवस बर मातीत तच होतो मी, माती पसरवलेली हीत रोडवरती होय.
हां हां.
आणि तुमचं कसं चालू आहे मग?
आमचं काय नाही बघ.
हम्म, तिकडे पाऊस आहे?
नाही इतलं पाऊस आज दिवसभर नव्हताच.
सेम इथं पण, पाऊस तरी हम्म, पाऊस येतोय जातोय पहिले किती गेले दोन महिने पडला ना? दोन महिने काय एकच महिना कि, हम्म.
अग ह्या वर्षी जास्त पाऊसच नाय.
होय, एक तर इथे पाणी पण आलं आलं पूरपूर पूर मी म्हणाले पूर तरी का आलाय पूर्ण तर येणा कॉलेजला सुट्टी तर मिळेल.
ती सगळ्यांसनी तसत वाटतय पुर यावा, शाळेला सुट्टी व व्हावी.
तर आणि नंतर न समजलं की आता दोन महिने पाऊसच नाही, पण म्हटलं गेली सुट्टी माझी आता.
होय.
तेच.
तिथ हॉस्टेलवर मैत्रीणी हायत्या क नाय?
हॉस्टेलवरती माझी फ्रेंड आहे की.
मग कुठ बाहेर जाता तुम्ही फिरायला?
होय म्हणजे जातोय दोनदाच गेलोय यावेेळेस आम्ही बाहेर.
हां हां.
ते पण आम्ही कस संध्याकाळन जाऊन रात्री येतोय, खायला गेलो तर घेतोय जात तोय बाहेर.
हं हं.
तेवढंच, ती पण कंपनीत जात्या नाही इंटर्नशिप करायला.
म्हणजे मोठी हाय व्हय तुझ्या पेक्षा?
अ होय थोडीशी आहे एज मध्ये मोठी.
हा हा.
जास्त पण नाही हाय, म्हणजे तिज पण किती डिप्लोमाचा आता थर्ड इयरला ॲडमिशन घेतलं तिनं पण.
हा हा. हा माहिती ये माहतीये. हम्म हम्म.
त्याच्यात तमा आली.
आज काय बनवलेलस का नाय.
आज सेमच खिचडाभात बनवलेला सकाळी.
हा हा.
ते आज फक्त बीन्स नवीन घातलेले.
बीन्स कुठनं आणलस.
इथनं दुकान आहेत साईडला. पुढं बाहेर गेली तर आर्य हॉटेल म्हणून एक लोकेशन आहे
अच्छा.
गेले की तिथे दुकानात विकत बसतात दररोज.
हम् हम्म.
इथून आणलोय आमंच दरोजच हे झालंय. प्रत्येक वेळीस एकच आणतोय आम्ही. आज बीन्स नवीन घेतल्यात नाहीततर फ्लावर. वांगी आणि दोडके. तेवढ्या च्यांनी भिंडी एक असत्या.
नॉन वेज खात नाहीस का.
नाही नॉनव्हेज नाही खात मी प्युअर व्हेज आहे.
हा हा.
तेवढच. अंडी पण खात होते मध्ये खरं सोडलो मी नाता सहा. महिने झालं सहा महिन्यां च्या वर झालं बहुतेक.
आम्हाला नॉनव्हेज शिवाय चालतच नाही.
हो असत एकेकांचं.
होय.
आमच्यात पण पप्पा आजा माझा भाऊ. आणि हा एक दादा एक खातो य. आणि मामा ते नुसत्याने एक छोटा भाऊ आहे आणि मामांचा जवळ राहतो. बाकी. मी खात नाही म्मा मम्मी खात माझी बहीण. खात नाही आणि अजून एक आहे भाव दादांचा मुलगाच अ हे सरी काय मामांचा मुलगा दादांचा मुलगा म्हणालो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
मामांचा मुलगा तो खात नाही.
ह हा.
त्यांना पण मी नच बनवले माझ्या बहिणीला म्हणजे मामांची मुलगी आहे ती पण. आणि. धनू नाव आहे त्याचं त्याला ते खात होते पहिला्
मग कसं सोडलं मधन च.
म्हणजे त्यांने डब्ब्या ओलेले ना बाहेर.
हा हा.
म्हणजे डब्यातनी सारखं सारखं तर त्यांचे यालाग चिकन मटन. आणि अंडी मग खाऊन खाऊन कंटाळा आला.
होय.
आणि माझ्या बहिणीला सोडायचंच होतं ती फक्त चिकन खात होती मटण ते काय खात नव्हती.
मी पण फक्त चिकनच खाते.
हो भारी ना
मग म्हटलं सोडणारच काय दोन्ही पण एकदम, मी मदत करतो म्हण सोडलीत दोघं पण, आणि काहीच खात नाहीत आता.
हा हा.
भारी आहे का नाही, आणि आता मी घरातल्यांच्या शिवा्या खायलो- हम बाहेरच्या.
का?
म्हणजे का, आमच्यात कार्यक्रमात क्रमात जास्त नॉन व्हेज करतात ना एक एकदा
हा हा.
खाल्ली की आम्ही चौगचण एकदम उठतोय मी व्हेजट टेरियन आहे मी व्हेजिटेरियन आहे, इथले हेनी दोघं खात होतीत. न कस काय झालं मम्मी मधन ते एकदम प्राऊड बणेल, मी ना बनवले चांगले की नाही मग त्यांनी शिव्या देतात स्वतः तररी आईक, काहीच त्यांना पण बनवल्या होता खर.
बिझनेस होय, ए आय.
मला तर पंधरा दिवसात एकदा लागोतच काय म्हटलीस? होय, वांगी, बटाटा. काय असते ते, मला आवडतच नाय.
वा.
रोज चिकन दिलं तर मी रोज खाईन.
कंटाळ येणार नाही रोज खाऊन?
नाही मला येत.
हम.
होय सगळीच खाते ती.
हम्म भारी हाय. आमच्यात डिवायड झाल्यात, एक व्हेजिटेरियन, एक नॉन व्हेजिटेरियन.
हम्म चालतय मग ठिऊ का?
हा हा चालते.
हा हा बाय.